राहतं बाई आई. हॅलो? हां काय चाललंय?
हॅलो? हां अंघोळ झाली जेवायचं आता.
हा. हा. हा. तब्येत वगैर कधी हाय. हम काही नाही. बघूया आता ट्राय करू काय-काय होत. ते हा आवाज येतो का?
आवडली बोल ना.
आवाज येतोय?
आवडली- आवडली. काय आवाज येतोय.
हा जेवण झालं का?
आणि काय म्हणते रे. हॅलो.
हा जेवन झाल का.?
झालं. आला होता. आता ऊन पडलंय.
होय बरं. बर. बर. मग गारा वगैरे पडलेल्या का?
गरा वगैरे नाही पडल्या. पण पाऊस पडला.
होय आणि आज काय बनवलं जेवणामध्ये?
जेवमध्ये. रसपोळी.
हा. हा. बर आय टोमॅटोची भाजी कशी करायची ग?
टमाटोची भाजी कराय टमाटो चिरायचे. कांदा घालायचा फोडणीला तेल घालायचं उध्यायचं. नमक. अं टमाटे सुद्धा द्यायचे, मग त्यात तिखटमीठ घालायचं. थोडा सा गुळ घालायचा. नाही साखर घालायची.
हम्म. हम्म. हम्म.
छानपणे शिजू द्यायची न मग खायला घ्यायची.
होय. बर-बर कशावर खायला चांगली लागते ती भाजी.
कशा बरोबर ही लागते. भाकरी बरोबर नाही चांगली लागत चपाती
भाता बरोबर. चपाती बरोबर हम्. हम्. ह बर. अप्पू कॉलेज गेले काय?
हो गेली की.
हम्म बाकी मुली कुठे आहेत तुझ्या?
आहेत की. माझ्या जवळ आहेत. काही गेलेत कामावर. काय आपल्या ना हं ते आपल्या सासरी नानंत्यात
कोणते गाव हाय त्यांचे?
एक एक कराड लाय.
हम्म हम्म हम्म असुदेत
बर आणि काय माहिती पाहिजे?
आशेच गप्पा मारायच्या गं.
हम्म बरं.
तु मला विचारू शकतेस ना कायपण.
अं काय आता मग जेवलीस का?
नाही अजून जेवाय चाय आवरायचं सगळ्याचं आईचं, मुलाचं आश्रयाची तब्येत बरी नाइ याय त्याला औषध द्यायचे अजून जऊन जेवणं झालं व तेचं समृतचं झालं जेवण.
बरं.
आज सकाळी पिठलं केल होत घट्ट पिठलं
बरं
हम्म मग दीदील डब्यात पाठवून दिलं ते
बरं
हम्म ती म्हणत हुती नको करू पण म्हणलं असू दे करते.
हम्म.
केल घट्ट पिठलं केलय
मग जेवलीस का?
नाइ अजून आता जेवायचं.
टी व्ही बघत जेवायचं आई बरोबर.
हम्म.
बर बाकी मग वेदांतीका कुठं असती आता?
वेदांतीका आहे मुंबईला
काय करते गं ती?
जॉब करते ना.
बर डॉक्टर झाली का ती? बर बर म चांगलाय तुम्हाला आता घरचाचं डॉक्टर
मग आणि काय झालं तर आम्ही फोन लावतो तिला. हो फोनवरून आम्हाला स सांगती आमकं आमकं औषध घ्या म्हणून.
हम्म हम्म हम्म.
ह्म्म्म.
चांगलाय मग.
हाय ती.
हम्म ह्म्म्म ती थापटवडी कशी करायची गं? बेसन
थापटवडी करायची लसूण, खोबरं घालायचं फोढणी दयायचं मग तेज्या त त डाळीचं पीठ वैरायचं पुन्हा आणि तेल सोडायचं मग थोडं मस्त शिजू दयायची मग ते घट्ट वैरायचं मस्त शिजू दिलं की मग पोळपाटावर तेल लावून थाप थापायचत. आपल्याला आता वडी किती करायचीयाय? त्या हिशोभानं घालाय किंवा थोडसं पाणी घालायचं हम्म वाटीभर लागतय अर्धी वाटी लागतय पाणी.
व्हय ताटभरून होती मग
हम्, होते की. म्हणल घालायचं सगळं लसूण खोबरं सगळं कुटून घालायचं तिखट-मीठ घालायचं, लाल-लाल तिखट घालायचं.
बर, बर, बर आणि खोबरं पण टाकायचं का त्याच्यामध्ये?
हम्म, टाकलं तर चालतय, नाय टाकलं तर चालतय. लसूण खोबरं कुटून टाकायचं.
आणि शिजू द्यायचं
हम्म शिजू द्यायचं चांगलं. खाली खरपूस मस् तोपर्यंत मग थापायची वडी.
हम्म हम् उ बर. ते कैरीचा तक्कू कसा करतात ग आई?
कैरीचा तक्कू कसा करायचा? काय कैरी वरचं छिलट काढायचं.
बर हा.
हम्म. आणि थोडस पाणी पिळून काढायचं न गुळ घालून तिखट मीठ घालून चटणी करायची.
हा हा. आंबट-गोड होत का मग? हा हा हम.
हम्म आणि काय म्हणतीस काय करायचं आणि?
आणि त्या आंब्याचं लोणचं कसं करतात?
आंब्याचं लोणचं काय जिरे, मोहरी घालायची कु टून. तिखट, लाल तिखट घ्यायची. कच्चे आंबे असतात. कैऱ्या
कैऱ्या
हम्म. मग त्याच्या फोडी करायच्या.
हम्.
हम्म. त्या कोयाबरोबर फोडी करणारे जे ते हे आय विळी असती.
घर
हम्म मग त्या विळी ना. फोडायची. आडव एकदा. उभं एकदा. पुन्हा उभं एकदा. मग त्या ‌ फोडी होतात.
हा. हा. छोटे चौकोनी पीस करायचे का त्याचे? तुकडे-तुकडे. हम्म. हम्म.
हम्म. मग. जिरे मोहरी-मोहरी घालायची कुटून. जिरे मोहरी घालायची. तिखट-मीठ घालायचं आणि भरून ठेवायचं. मस्त त्याला मग दोन दिवसान हालवायचं. हो वर्षभर राहतय.
हम्म. हम्. पहिलं किती तू शंभर आंब्याचं करायच. ना कैऱ्यांचं. शंभर कैऱ्या. दीडशे काय कैऱ्या.
हो भरपूर यायचं. भरपूर करायचं.
आणि मग तुम्ही घरातच फोडत होता का कैऱ्या त्या? कैऱ्या घरातच फोडत होता काय?
होय विळी असायची ना. वेळी नसली तर मग फोडूनआणायचं. ते मिळते की फोडायला.
हम्म. हम्म. हम्म.
एक माणूस त्यांच्या जवळ वेळी असती हम्. आणि मग पुढ दावी यायच काय नाही.
अग त्याला त्यांच्या लोकांचे घाण हात लागलेले.
हा पुसायचं मग काय असेल तर. धुवायचं नाही पाण्याने मग बुरशी येईल ना. ते कपड्यान पुसून घ्यायचं. त्यातल्या आतल्या कोईच काढायचं आतलं. हम्म हम्म. ब्या काढून फिकून द्यायच्या आणि मग त्या पुढ असतात त्या पुडी ना मग अ कोण कोण काय करतोय ते ह द मी हळद मिठ लावायची. भरून ठेवायच हा मग दुसऱ्या दिवशी आणि मसाला घालून पुन्हा भरणीत भरून ठेवायच.
हम्म हम्म हम्.
पण त्याला भरणीच लागते भरणी असली की चांगलं राहतंय.
स्टीलच्या डब्यात वगैरे चालत नाही काय?
स्टीलच्या ड डब्याला खूप अ चिनी मातीची बरणी लागते.
बर.
हो. म त्याला मुद्दा चिनी मातीची ब ती मुद्दाम विकत आणावी लागती.
होय हम.
हम. आपल्याला किती आता पन्नास अ आंबेच घालायचं तर मग तेवडी बरणी आणायची. आपल्याला शंभर घालायचे असले तर म जरा मोठी आणायची.
हम्म हम्म हम्.
तसे मिळतात.
होय बरं. बर बर बर चालते चालत. ते आणि ते पहाडाचे आता आंबे कैऱ्या मिळतात का ग आई?
मिळतात कि बाजारात ज्याचे आंबे आहेत ते पाडाचे आंबे येतात झालं तर पण मिळतात विकायला पण ठेवलेले असतात. आंबे साधे आंबे कैऱ्या मग आंब्याला पाड आला जरा जून झाले की मग ते आंबे आणायचे आणि मग त्याच लोणचं घालायचं. ते आंबे भिजत घालायचे रात्रभर. मग पुन्हा ते दुसऱ्या पाण्या धुून घ्यायचे धून पुसून घ्यायची स्वछ पाण्यात कुठ राहू द्यायचं नाही. कोरडा करायचा स्वच्छ कपड्यानं स्वच्छ धुन पुसून घ्यायचं. पुसलेल्या आंब्याची फुडी करायची आणि मग अ जिरे घालून आणि हे घालायचं चला मोहरी घालायची. मोहरीचं कुट मीठ
कोणती मोहरी पिवळी का?
पिवळी कोणती चालते कोणती चालती हम्म. मोठी असली तर भरडायची ती जात्यान.
बर.
किंवा कुठायची. अ चालते की आणि मग ते का हा... मोहरी जरा राहू द्यायची नाही. नुसत्या डाळी डाळी मग त्या मोठ्या. चाळणीने चाळून घ्यायचं.
हम्. हम.
हम्म आणि मग ते तीखटी मीठ घालून. जिरे घालून. कुलेले जिरे घालायचे छान भरणी भरून. भरून ठेवायच मस्त वर्षभर आंबट अं उम अं लोणचं टीकतंय.
आहे छान बरं. चालतय मग ठीक आहे बाकी.
हा भरून ठेवायचं मग त तिसऱ्या दिवशी पुन्हा खाली वर करायचं.
हम् चालते तुझी तब्येत छान आहे का?
छान हाय.
ठीक आहे मग चालेल.
चालेल ठेवा.